हॅलो
आवाज येतोय का ताई
हा हा आयतयत त मला येत आहे ना काही नाही ते रंगोली मॅट सा ट्राय करालय मग त्याच माप द्या लागलय रंगोली मॅट माहती आहे ना
पाऊस काय म्हणलो
का रंगो रांगोळी मॅट काढ रांगोळी मॅ य ना आता ते कराय लागलात ते फरचे हम्म त्याच माप टाका लागलंय
हा हा
रीकाम आहे
काय कायेतय रीकाम आहे
काय नाही रांगोळी काढते मेहंदी काढते त्यांच्या ऑर्डरी पण घेते
होय
हम लग्नाच्या वगैरे ऑर्डर असतात ना मेहंदीच्या ते पण घेते मी
हा
लग्नाचे असू दे डोहाळ जेवण वगैरे मेहंदी रांगोळी पण असली तरी घेते
हम् हम
सहा झालं का
नाही
झाला चहा पिऊनच बस
हा हा पाऊस आला की नाही
नाही जरा येऊन गेला तेवढंच
हा हा इकडं पण नाहीला आबाळ आलेला आहे पण
आलाच नाही
नाहीय आईला
हम् हम् तुमचं गाव कोणतं
अ धाराशिव मध्ये लोहारा म्हणून एक तालुका आहे तिथं यथे
धारा ो मध्ये ह
हा ह
कामवरतली दुपारची तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय की घरीच असताय
गरज
हा ह
हम्म
तुमचं लग्न झालंय काय
हा हा नाही झालाय
तस दे की ग हम हम लवकर लग्न झालं वाटत तुमच
आताच मला एक वर्ष झालंय आता
हा हा
तरी घरी कोण कोण असतय
मम्मी पप्पा मी आणि माझा भाऊ सोपच असत
हा हा
तुम्ही काय काय करता आणि काय आवड
मी काहीच नाही फक्त ते त्या समस्या होतय म्हणजे ब्लाऊज ते नसत
कपडे शिवतात हा हा
हा
ड्रेस पण शिवता
हा
म्हणजे बाहेरच्याचे पण असं शिवताय की घरी तुमच्या तुमच फक्त
घरातल्यांचे बाहेरच्यांचे पण हम्म
हो स्टडी तेन काय
हा स्टडी चालाय की करते की हॅलो
हा आवाज आहे ना तुमचा अडखळालाय
ना त्यामुळं
हम- -
हम्म रेंज प्रॉब्लेम असतोय घरात
अच्छा तर तीस कॉल करायचे तुम्हाला
हा हा आता जरी हा दुसराय वाटत तुम्हाला
तुमचा होय दुसरा पहिला टास्क पैसे किती भेटणार माहती आहे ना.
नाही
हॅलो एक कॉलचे शंभर रुपये भेटणार आहे तुम्हाला तुम्ही एक कॉल केला ना तुम्ही दुसऱ्यांना तर तुम्ही मला कॉल केला तर तुम्हाला त्या कॉलचे शंभर रुपये भेटणार. आणि मी केलेला कॉल जर का तुम्ही रिसिव्ह केला तर त्याचे ऐंशी रुपये भेटणार आहेत.
हा.
खरं दहा मिनटं कॉलिंग व्हायला पाहिजे असंय. त्यामुळे दुसऱ्यांचे कॉल रिसिव्ह पण करायचे. आणि स्वतः पण करायचे हा. रिसीव्ह केला तरी पैसे आहेत. आणि स्वतः कॉल केला तरी पैसे
आता मी एकाला करून बघितला होता. त होत
काय दाखत होत.
हम्म एरर दाखवत होता.
म्हणजे त्यांचे टास्क कंप्लीट झाले असेल ना त्यांच्या..
अस असते होय त्याचे टास्क कंप्लीट झालं लागत नाही का फोन
नाही नाही त्यांचे तीस कॉल कमप्लीट झाले ना तर कॉल लागत नाही.
हा हा
अस आहे.
मग नंतरनी ते तीस कॉल झाल्या नंतर पुढं काय असत त्यात तुम्हाला माहिती आहे का?
टास्क ते कम्प्लीट झालंय की पुढचा ट्रानझॅक्शनचा नवीन टास्क येणार तुम्हाला. ते टास्क वेगरे असणार ते स्वतः स्वतः करायच सोडा टास्क त्याच्यामध्ये काय असं व्हिडिओ येतय. किंवा पॅरग्राफ वगैरे असत ते वाचून त्याचे आन्सर वगैरे द्यायचे.
हा हा
ते काय तुमचं तुमच करू शकता तुम्हाला कळते आणि व्हिडिओ येतोय म्हणजे ते टास्क कसं कंप्लीट करायच हे सांगण्यासाठी त्यामध्ये व्हिडिओ पण असते प्रत्येक टास्क साठी त व्हिडिओ बघायचा आणि मग पुढचे टास्क करायचे.
हम
असं आहे.
तुम्ही हे टाइम भेटल तेव्हा करता आहे का असं मॅटच
मला आता माझ कॉलेज तिनं चालू नाहीये म्हणून मी आता करते.
हा.
हम् माझं कॉलेज चालू झालं की मग मला कधी टाइम भेटेल तेव्हा करत असं आधी आमचं कॉलेज होत तेव्हा टास्क रात्री करत होते मी.
हा हा म्हणजे तुम्ही किती? कर
आता वर्ष झालं की
वसं झालंस ना कॉलच असतूय
उंगल नाही नाही कॉलच नाही ते पॅरग्राफईज होते हे कॉलच फर्स्ट टाइम आलाय
हा हा असं
आधी नव्हतं कॉल्च आत्ता काढलात कॉल्च
हम्म हम्म हम्म हॅलो हॅलो